हॅलो. आवाज येत आहे का?
हा येतो.
अगं तू कधी मोमोज असं खाल्लेस काय? आवडतात का तुला मोमोज?
आवडत ती तुझची हे जे केली हो कॉल नाचणीच्या पिठाचे. म ह बते
मिलेटस फूड फेस्टिवल होत ना आपल्यात.
ला म काय करणारे फर्स्ट टामच. मी साधश काय त्याचे ते
ते छान होतय अगं नाचणी छान होतात. ते मैदा कसा आपल्या शरीराला चगला नस ते ना. जास्त प्रमाणात मैदा. हम्म म ते नाचण्याचे करायच ते छान होतात. हेल्दी पण असतात. आणि सगळे अम म्हणजे मी काय केलेलं ते नाचणीचं पीठ घेतलं होतं. आणि आपण गण पती येतात तेव्हा उकडीचे मोदक करताना. तांदळाचे पीठ कस अ म हे करतोय शि उकडतोय ना. वाफ लावून तसं पाण्यात ते नाचण्याचं पीठ म्हणजे पहिला चाळवून घ्यायचं. आणि तस ते पीठ उकडून घ्यायचं. आपण तांदळाचा कस पीठ उकडून घेत य तसं. म गाजर म्हणजे आतल्या स्टफिंग साठी ते गाजर घ्यायचं. गाजर, कोबीज परत एकेकाना शिमला मिरच आवडतेत ना त्यासाठी एकदम बारीक करून घालतात. मी नव्हती घातलेली. कांदा, टोमॅटो हे सगळं किसून घ्यायचं. बीट.
ओके हां.
हे सगळं किसून घ्यायचं. आणि अ मॅपको वट्टा आणि ओले शेंगातले ओले शेंगातले ते ते पण असं जरास अ साईडला शिजवून घ्यायचं आणि हे करायचं बारीक करायचं आणि म त्यामध्ये चवीनुसार जरा मीठ घालायचं थोडा चाट मसाला आणि थोडीशी अ मिरे पुड ती घातली की जरा टेस्ट येतयं ते घालायचं आणि हे आपलं अ लस सुण लसूण एकदम बारीक चॉप करायच आणि घालायच छान लागतयं लसूण पण आल्ल नव्हतं घायलाच लसूण ना कस त जरा ते एक गार्लिकचा फ्लेवर येतयं ना म ते घालायचं बारीक चॉप करून आणि एकेकाना कॉर्न आवडतयं मग कॉर्न स्वीट कॉर्न पण घालायच आणि चीज मी चीज ज थोडं अस हे केलेलं त्यात मिक्स केलेलं आणि म ते आपण नाचण्याच पीठ घेतोय ना म त्याला अस हाताला जरा तेल लावून म ते अ शेप द्यायचा त्याला त्यामध्ये ते स्टफिंग घालायचं चवीनुसार मीठ तेन घातलेले असतयं आपण ते स्टफिंग घालायचं मग ते शेप आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे असतात ते ते युट्यूबवर अवेलेबल तसे शेप द्यायचे उकडवत ठेवायचं आणि उ उडवताना काय करायच की आ म्हणजे एकेकांना कसं आपण पातेल्यात खाली पाणी घेतोय आणि त्याच्यावर चाळण ठेवतोय आणि चाळणी डायरेक्ट त्यावर ठेव त्यात म ते काय होतय वाफे न वाफे न ते आत लईच भिजत्यात त्यामुळ काय करायचं एक एकतर केळीचं पान किंवा एखादं आपलेच कापड असते कि ते कापड चाळणीवर ठेवायचं आणि त्याच्यावर म ते मोमोज ठेवायचं मग त्याच्यावर कायतरी झाकायला पात अ जाड म्हणजे अस एक सुती कापड घेयच लय पण सुत
हा म्हणलं पण
हूं त मीडियम मध्ये असतयं आपलं कॉटनमध्ये ते हा ज्यात ज्या कापडातून अशी वाफ वर यायला पाहिजे फक्त एवढं घ्यायचं म ते ऊकडल्या नंतर एकेकांना फक्त उकडलेले पण आवडत्यात ना म उकडलेलं पण खाऊ शकत्यास किंवा त्याला फ्राय करायचं म अत थोडस ड्राय झालं ना ते मग फ्राय करायचं त्याला म एक एकजण काय करतात त्याला क्रंची बनवायसाठी मैद्याची स्लरी करत्यात म्हणजे मैद्यामध्ये दूध थोडं घालायचं त्याची स्लरी बनवायची आणि त्यात ते डीप करायच आणि क्रंचीनेस साठी ते आपलं ब्रेड क्रम
हा
ब्रेड क्रम्स करत्यात किंवा ओट्स ओट्स मिळत्या त ना ते ओट्स पण बारीक करून त्याचे हे क्रम्स करतात. म त्यात थोडंसं ते लोळसवायचं आणि म तळायचं म्हणजे क्रंचीनेस वाढताय.
हूं!
आ मोमोजच ट्राय करणार, मोमोज खाऊन आली एकदा च मोमोज, येवढे काही खास लागत नाही.
बाहेरच कस असतय तुला सांगू म्हणजे त्यात जास्त कोबिजच प्रमाण अस आणि म्हणजे ड्रायनेस भरपूर असतय आतमध्ये म्हणजे ते नी चीज वगैरे आत घालत नाहीत ना आणि असं आत ओलसरपणा नसतोयच असं खाल्लीसं की ड्राय ड्राय ला
अन ड्राय-ड्राय लागतयां होय, होय, होय. तेच मला नको वाटलं ग म आता म्हणल आता घरीच करायचं म्हणल आता.
हूं हूं!
ते येतात बघायचं त्याला कधी वेळ मिळ परवा तेच कराला मोमोज च करा घेतलेलो. आणि ते मम्मी म्हणल्या कोब मनचूर करुया म.
मी पण आपल्या कॉलेज टाइम्स मध्ये बनवलेलं की नाही कॉलेज. जे मध्ये बनवलेले ब म्हणजे ते मॉप. बनवले त्याच्याव मी पण अजून माला बनवायला अ ज घडलंच नाही अगं. आता बनवते मी पण कधी तर या फ्रायडेला तेन बनवतो. मला पण आवडतात ग. हो बोलवते की हूं!
तेच मंग आणि काय म्हणतीस?
आणि काय नाही, तुझ्याकडे काय नवीन रेसिपी असली तर
अ आता रेसीपी अ अ आमच्यात नॉनव्हेजच जास्त असते व्हयं. नाहीत सोयाबीनचा भा अ सोयाबीन, सोयाबीन सोयाबीनचा भात. सोयाबीन फ्राय म्हणजे बिर्याणी. हा सोयाबीन शाहाकारी मटन ग हा.
हो हो माहिती ना.
ते येते तुला.
हो मी परवाच केला होता त्याची बिर्याणी.
मी ती करणार आहे, ती फ्राय करणार आहे, आणि त्यानंतर बघ लसूण मेथी, पण ट्राय करायची आहे मला एकदा. लसून मेथी हा.
लसुण मेथी एक सांगितलेय, ते एक ट्राय करायचे जास्त करून.
बेसन मेथी
हो बेसनमेथी येते की या.
हूं हूं!
तर हेच ना बेसन पिठ वगैरे.
हा!
म्हणजे तेच ना? त्यात आपण जिरमोहरी. अ कडीपत्ता वगैरे घालून तसच ना काहीतर
हो हो तेच तेच अग तू हे बघितलीस आग न्यूज बघितलीस काय ते नेटच्या मुलांची
मुलांची बघितली आज दुपारी मी तेच बघत बसल्यालो नुसता भरपूर आणि मारल्यात किती बाघ मुलींना तर ड्रेस फाडल्यात
ती मुलगी होती तिच्या पाठीवर लिहिलेलं होतं मी तर फक्त सात वर्षाची आहे.
ती नाही ती रील नाही आली मला फक्त दुपारपासूनच रील या लागल्यात त्या
म्हणजे मी बघितला अग तो स्नॅपला स्पॉटलाईट बघितली त्यामध्ये होत की म्हणजे त्या मुलगीला खांद्यावर घेतलेलं तिच्या वडिलांनी आणि त्याच्यावर लिहिलं होत त की मी तर फक्त सात वर्षाची आहे अस लिलवतो मला असं वाटत होत बाप बिचारीला कशाला एवढ्या गर्दीत न्यायचा एखादा चुक पण आधीच मारामारी त्यात एवढ्या छोट्या मुलगीला काहीतर झालं म्हणजे
डोकी फोडल्यात पाप मुलींची जरा पण काय सिरियसनेस नादी लोकांना. आ
आगं आणि अ गव्हर्मेंट म्हणजे ते काय म्हणत्यात आम्हाला जो आदेश आला तो आम्ही
हे बर हा तसं कसं बरं खर ते पूर्ण छेडछाडच झाली ना? हा
त आन आती एवढं वर्ष वर्ष विद्यार्थी रात्रंदिवस जागूण अभ्यास करत्यात आणि त्यांच्या बदल्यात काय मीटतय?
काय आग लई पाप त्यांचं लय हाल झालं त खरंच म्हणजे अक्षर -शा पाप ती रडायच्या घाईला आल्यात सगळीच मुलं त्यातले एकेक आत्महत्या केलेले. नाही तर
म जे खरोखर प्रामाणिकपणाने हा ग खरं कसं होतय जे खरोखर प्रामाणिक पणाने कष्ट करून इतके वर्ष अभ्यास केलेल असतय त्यचं सगळं हेच की आणि ज्यांनी खरोखर काय अभ्यास केलेला नसतय त्यांना हे बरच
अगं एकटा आता मुलाखत दाखवली बघ त्याला सातशे सात सातशे किती तर सात पडलेली आणि ते ऑल इंडिया रँक ला आठ ला होता तो आठव्या क्रमांकावर होता आणि त्याला मार्क्स किती दिलेत माहिती आहे का दोनशे दोनस् मार्क्स दिलेत त्याला रिचेकिंगला टाकल्यावर एवढे सगळे मार्क्स गा म्हणजे आहेत त्याला हे कळालं आग म्हणजे तो किती त्याच म्हणजे नुकसानच कि ते आणि त्यज्यात म्हणजे त्या नेट च्या एक्झाम मूळतर अठरा बळी गेल्यात चेष्टाय का अठरा बळी जायायला
व्हय आणि त्यांचे काही किंमत होत्या बाई सांग बाई आणि ते गेलेला जीव काय परत येतोय?
हा एक आई आलेली माझ्या मुलगा म्हणजे त्यांना मेसेज गेला की असं असं तुमच्या मुलगीच डे म्हणजे आत्महत्या केलाय वगैरे ती तर एवढी रडालती अग अक्षरशः खरच कि ती बघूनच डोळ्यात पाणी येत होतं.
ते म्हणजे असं म्हणजे गेलेल्यांच्या घरा म्हणजे पूरग्र म्हणजे सरकारच कस आहे पूरग्रस्त हे, चालून कोणाचं घर गेलय. त्यांना एवढे लाख रुपय, तेवढे लाख पण ती व्यक्ती गेलाय. तुम्ही त्याच लाखात हिशोब करू शक
नाहीच की, त्यांना हक्कच दिला नाही मेन म्हणजे तो
हा, म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीची पैशावर व्हॅल्यू करताय
म्हणजे पाच लाख दिलय. पण आयुष्यभरासाठी त्यांच कोण तर गेलेलं असत ना घरातल.
ते तर आहेच. ते सरकारला कळत नाही. सरकारच स्वतःच्या घराला गेल्याशिवाय कळणार पण नाही.
हम्म, सगळा पैशाचाच खेळ वाटतोय तेनासनी तरी, त्याला पैशान सगळं कुठं काय विकत घ्यायला येतय.
ते त्यांना कळत नाही ना, हा, आणि कस हाय, सरकारच्या घरातलं जोवर जात नाही ना, तोवर कळणार पण नाही आणि एकजण बोलल्यात पण, सरकारच्या घरातले लोक फॉरेनला वगैरे शिकायला येतात. त्यामुळ त्यांच्या मुलांना माहित नाही. ना इथलं काय चालू हाय मग त्या आप त्याला मिडल लोल समजतात. त्यामुळे सरकारला काय फरकच पडत नाही. आणि त्यांच्या मुलांना पण काय फरक पडत नाही. त्याच्या मुलांना इथं राहून शिकवून दाखवा म्हणाव अस लय बडबडल्यात. आज ती दोघं कसं डोक असं फिरायला जाणे, चालतय दोन मिनिटात
हा हा, ठीक आहे चालेल मग
हा,